ताही ना.
कार काय चाललेय रविवार विशेष
आज काही विशेष नाही आजरा रविवारीचा निवांत उशीर उशीिरा दायचं
हो तरी काही नाही करावंच लागत ते
हो ख ना
निवांतच ह निवांतच चालू आहे रांगोळे वगैरे बनवते ना श श्रावण सुरू होईल
हो
ते पण काम चालू
हां
तुमचे काय छंद आहे
अ माझे तसे छंद मेहंदी रांगोळी स्केचिंग अशे आहेत
अच्छा स्केचिंग ड्रॉइंग वगैरे करता का
हा मी ड्रॉइंग करते अस रिकामा टाइम कधी भेटला तर आवडतं मला करायला सो मी करते
चांगलं आहे ना तेवढंच आपल्याला विेर बळा
हो असं जास्त येत नाही पण असंच मोबाईलवररची इंटरनेटवररची बघून बघूनच करते
ड्रॉइंग ममध्ये इंटरेस्ट आहे का
हो ड्रॉइंग असं असं क्रिएटिव्ह ज्या ज्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे
हो एक्झाम वगैरे दिला एकाड्राईंगला
अ नाही एवढं पण नाही असंच नॉर्मल फक्त
अच्छा
हा
बाकी फिरणं वगैरे
अ काय म्हणलात
त वगैर आवडतं की नाही
अ हो प्रवास करायला पण आवडतो मला
कुठे कुठे गेल्या होत असं म्हणजे कुठली कुठली स्थळ ब क
अ तस तर मी अ जो साताऱ्याचा कास पठार आहे ना तिथं गेले होते आणि गेल्याच आठवड्यामध्ये तामिनी घाटामध्ये जाऊन आलात आम्ही
कास पटर तर तू एकदम मस्त आहे ना मला बघायला नाही मिळालं अजून
अ पण आम्ही कासपटाला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा असं पूर्ण पाऊस चालू होता असं सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोंबरच्या दरम्यान जावा म्हणजे तुम्हाला असं बघायला भेटेल हो तेव्हा फुललेलेस आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा असा पूर्ण पाऊस होता आणि सगळं धुक होत सो आम्हाला पण तिथं जाऊनण आमचचा काही असाप उपयोग झाल्यासारखा झालाच नाही पूर्ण ुकन पाऊस होत
अरे
म्हणजें हा त्याच ते छान वाटलं पण असं जास्त दिसत नव्हतं ला आमचं जास्त फिरता पण नाही आलं
हॅलो
हॅलो आवाज येतोय ताई
आवाज जातोय
येतोय का
हा आता येतोय मध्येच जातोय पाऊस चालू झाला ना इथे जोरात
हा का हा आमच्याकडे पण जरा आभाळ आलेला आहे
तकडे पाऊस आहे का
पाऊस सकाळी होता आणि असं पूर्ण आता शिराळ पडलेला आहे आ भाळालय पूर्णम
थे जोरात सुरू झालायता
अच्छा.
पालखी गेली तिथून?
हो पालखीतून गेली. अ शनिवारी गेली गेल्या. अ तुम्ही तुम्ही म्हणजे पुण्यामध्ये येतात का कधी पालखीसाठी?
नाही पालखीसाठी नाही होत अस येणं.
अच्छा म्हणजे दर्शन वगैरे काय म्हणलात?
गर्दी पण किती असते म्हत ते
हो गर्दी खूप असते. चेंगरा चेंगरी होते पूर्ण.
हॅलो.
अ नाही. तुम्हाला आवाज येत नाहीये का माझा?
हा. आता मध्येच हे झालं आता येतोय.
हा. अच्छा. पूर्ण चेंगराचेगरी होते म्हणल, पालखी जेव्हा येते त्याच्या दर्शनासाठी
ते एक आणि गणपतीत पण छान असतं ना? बघण्यासारख असतं.
हो बघण्यासारखं असत. अस जित तथ जिथं गणपती बसवतात ना तिथं असं हा हा.
फिरायचं असेल तर फक्त सुट्टा बघून मे महिन्यात वगैरे जायचं फक्त.
हो.
दिवाळीची पण जास्त सुट्टी नसते. चार दिवस आपले दिवाळीच्या सणांमध्ये जातात.
हो.
नाही ना. सुट्टी नसतात ना?
ते मसालं जेवण वगैरे काय बनवल आज?
आज वरण, भात सुट्टीचं.
अरे वा! बर ये, फरमाईश नाई करत. स्पेशल डिश का
अ नाही नाही. आज उशीर झाल होता. आज सगळे उशीराच उठतात.
सुट्टीच्या दिवशी असत ना, हे बनव ते बनव. एरवी टिफीन मधे पोळी, भजी असते.
तसं आम्ही आणखीन कॉलेज स्टुडंट आहोत ना. म्हणजे म्हणून मग सुट्टीच्या आज सगळ्यांना सुट्टी असते. आणि आत्ता जरा कॉलेज बंद आहे. ऍडमिशन वगैरे चालू आहेत. सो घरीच असतात. मग असं काही नाही की सुट्टीच्या दिवशीच वगैरे वेगळ्या फर्मयशी, असं आठवड्यामध्ये आम्ही कधी पण बनवू शकतो.
अरे वा! चांगलं आहे मग.
हा मग आज सुट्टी होती. आज कुठे बाहेर वगैरे नव्हतं जायचं. मग आज उशिरा उटलात आणि मग
ऍडमिशन वगैरे चालू आहेत का अजून?
हा ऍडमिशन चा चालू आहेत आणखी
अ लेटच चालू होतं मग कॉलेज तसं
हा तसं म्हणजे जे ऍडमिशन चालू असतात ना त्याच वेळेस फक्त लेट चालू होतात आणि परत नंतर रेग्युलर चालू असतात
अम्बिशन ला एक बरेच प्रकार असतात डब्ल्यू एसवाले
हो ना त्याच्यामुळेच राहत ऍडमिशन
त्याू त्याली त्याकली
हा
त्यासक्रभ नंतर गाई गाईत पूर्ण करतात
हो पहिल्या सेमिस्टरमध्येध्ये खूप अवघड जातं असं पूर्ण घाईघाई होती आणि कधी कधी पहिल्या सेमिस्टरमध्येध्ये सब्जेक्ट असे बॅक पण लागतात
हायर क्लासला आवड्याश वत त्यां
हा बाहेर लावावाच लागतो क्लास
कॉलेज कोणी करत नाही सिरियसली आहे ते प्रोफेसर येऊन मत शिकवायचं मण शिकून जात
हो ना असं कॉलेज म्हणलं की असं जास्त मोस्टली सेल्फ स्टडीज असते ना
हम्म ह नाही पण तरी गाईडलाईन लागते ना आपल्याला
हा तसं गाईड गाईड करतात सर मॅम वगैरे पण जास्त तर असं हा हा पण जास्त सर असं मॅम गाईड करतात आणि जास्त तर सेल्फ स्टडीच असते
हो ते तर
हम
आता सगळीकडे तसच झालंय कॉलेज क आता शाळांमध्ये पण तसच चालेल जायच जायचं आणि त्यांच्याकडे प्रायव्हेट क्लास लावायचा
हो ना
जे हुशार मुलं असतात ते करतात पटकन कॅच राखकी
पण हो बाकीच्यां ला अवघड जात ना खूप
हा
आणि काही काही पालकांची अशी परिस्थिती नसते ना बाहेर त्यांना क्लास लावावा जे काही असत ते पूर्ण शाळेवर स्कूल वच अवलंबून असतात
ह
त्यांच्यासाठी अवघड अवघड होत नाही
हम्म तरी करणारे करतात बघ जिद्दीने त्यातूनही जातात पुढे
हो करणारे पण कमीच असतात
हो
असं काही काय जण हो कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे
करावंच लागतं प्रत्येकाला पण मनापासून करणारे फार कमी असत
हो काही काही असतात फक्त असं पुढचं कॉलेज चांगलं भेटावं जॉब चांगला भेटावं ह्यासाठी असतात पण काही काही असतात ते नॉलेजसाठीठी
हम्म तेच ना पैसा जास्त महत्त्वाचा झालाय आता आज
हो ना. आणि आपलं इथं असं कसं जे हुशार मुलं आहेत ते सगळे असं मार्क्सवरूनच ठरवले जातात ना. ज्यांला चांगले मार्क्स तोच तोच मुलगा हुशार.
हो.
तसं बाहेरच्या देशात तसं नाहीय. ज्याच्याकड टॅलेंट आहे त्याला तिथं. अ हुशार मानलं जातं.
नाही आणि बाहेरच्या देशात अशी कॉम्पिटिशन नाही ते स्किल वगैरे ओळतात. कि या मुलामध्ये कुठलं स्किल आहे त्याला डेव्हलप करतात.
हा त्या लहानपणीपासूनचथ डेव्हलपे डेव्हलप करायच.
पस हेला जा
हो बरोबर.
म्हणजे एखादा मुलगा जर ड्रॉइंग ममध्येध्ये चांगला असेल किं. मूर्त कले चांग असेल तर त्याच्या त्या कलेला वाव देतात. त ती कला डेव्हलप करतात त्याची.
हो.
हॅलो!
हा तया बोला.
येतोय नावच.
हो हो येतोय.
आवाज ना मध्येच जातोय त्याच्यामुळे असं काही कळत नाही.
अच्छा! तर तही आपण थांबायचं का आपला टाइम झाला आहे.
हो हो चाल.
हा धन्यवाद.
थँक्यू.